हा काय चाललय?
हा.
हा, फोन केला नाही लय दिवस झालं म्हटलं कशात एवढ बिझी झाल्यात.
हो ना साड्याच्या घडी घालत, ना साड्यांच्या घडी घालायची होती जरा.
हा हा, तेच म्हटलं विचारावं तरी फोन करून. काय एवढं दिवसभर करत्यात फोनच कर ना झाल्यात, केलेला फोन पण उचल ना झाल्यात.
दिवसभर त्यात जातोय माझा काल तर पूर्ण दिवस गेला.
होय मग काय काय करताय उठल्यापासून किती वाजता उठताय?
उठते मी साडेसात आठला, लवकर उठत नाही कारण दिवस परत झोपाला मिळत नाही.
होय काय? हां हां.
अ साड्या आमची साड्या तयार करतोय आम्ही घरी. त्यामुळ मग सोप होत नाही.
च्या माघ हायत म. साड्या तयार करायचे हं मग ते कसे? साधे का कसले म्हणतात ते काय म्हणायच त्याला?
रॅपियन.
रॅपियर च्या हेत त हां कि
हां आमचें?
हां.
आमचे दोनच आहे.
हो मग कामगार आहेत काय? तुम्हीच चालवता ओ.
दोन म्हणजे घरात दोन आहेत, आणि बाकी मग आहेत ते तिकडं म्हजे मजुरीने दिलेत ते आहेत ते, पाच सहा आहेत ते हम्म हम्म.
म भरपूर मग काम असल तुम्हाला?
होय खाली आहे ते दोन आम्हीच बघतोय बाकीचय ति कड मगं मालवालाय दुसऱ्या कारखान्यात.
असं करताय काय? हां मग जेवण वगैरे कधी ओ आवरायचं?
सकाळी उठल की, दहापर्यंत अकरापर्यंत जेवण आवरायचं नाश ता जेवन. नंतर मग खाली गेले की परत मग जेवायला अडीच तीन ला यायचं.
हां.
हम्म जेवन झालं की परत साडेचार ला खाली जायचं.
हां हां मग विश्रांती घेताय का नाही ओ?
हेच विश्रांती म्हणूनच सकाळी लवकर उठत
असं कर ताय का हा हा दुपारचं झोपण्याऐवजी सकाळी झोपून घ्यायचं.
दुपारी झोपले
मग मुलं वगैरे तुमची?
दोन आहेत की.
हा मग ते काय करतात? मग त्यांचा डब्बा वगैरे असेल की ओ.
तेच तेच सगळं होते अकरा वाजेपर्यंत सगळं आवं
आवरतय सगळं फास्ट करताय की हो सगळी काम मग.
होय धून वगैरे काय लावत नाही लगेच दोन दिवसात ना तीन दिवस तन एकदाच करते ते संध्याकाळी लावते मग सकाळी लगेच वाळत घालायला येते.
हा हा होय हा हा असं करताय व्हय.
हा भांड्याला काय मग बाई आय.
हा हा ते बरोबर ते आता तुम्हाला खाली जाय लागतय कारखान्यात म्हटलं पाहिजेच किं ओ एकट्यान कुठं कुठं म्हणून बघायचं ना.
हो होत नाही मग त्यातच वेळ घालायला लागतोय सगळा.
ह तेच की घरात पण सगळं करायचं म्हंटलं, की तिकड जरा दुर्लक्ष होतय ना.
अ मग रात्री साडेआठ ला वगैरे वर आल्यावर मग काय त भाजी पा चपाती काय राहिलय ते बघून करायचं. एक्स्ट्रा काय करायच येतोय की कंटाळा.
आज सुट्टी घेतल्या मी त्या हम्म.
होय का हां हां.
हम्म त्यामुळे आज तुमच्या बर बोलायला मिळालं नाही त
हा हा हां.
तेच तरी म्हणाल तो दोन तीन दिवस झाला फोन लावायला त्या फोन का उचल ना झाल्यात.
दुपारी दोन दिव दोन तास घेते मी सुट्टी पण आता मिळ ना झालंय ते साड्या पण घेडी घालाय ज
हा हा आस झालंय काय?
हम.
आणि ते हे केला काय हो तुम्ही ते एसटीचं प्रवासाचं निघालेलं आहे ते कार्ड काढला काय?
नाही अजून काढायचं हाय.
आव कधी काढणार एक तारखेपर्यंतच आहे की मुदत आता त्याची.
बघूया की आता मी येणारच आहे तुमच्या घरी त्यावेळी काढते.
हा हा, बरं बर आणि आसपास पण सांगा तुमच्या कुणाला काढायचं असेल तर.
नक्की सांगते, हं त्याला काय-काय आणायला लागतय.
ह त्याला बघा आधार कार्ड लागतय, मोबाईल लागतोय आणि स्वतः व्यक्ती. आणि त्याचे चार्जेस अडीचशे रुपये.
बरं बरं.
हा आणि जर तुमच्या इथल्या जर जास्त लेडीज झाल्या म्हणजे तीस पस्तीस चाळीसपर्यंत लेडीज झाल्या तर तुम्ही आम्हाला कॉल करून सांगू शकताय मग आम्ही तिथं येऊ शकतोय तुमच्या इथं.
काढून द्यायला काय?
हा काढून द्यायला येऊ शकतोय आणि परत द्यायला पण येऊ शकतोय मग तुम्हाला काही गरज नाही आमच्या घरी याय ची वगैरे.
बर चालते की नक्की.
हम्म आणि काय म्हणताय.
काय नाही काय नाही हाय निवांत हाय तुमचं काय चालय आज.
आज चालय बघा आत्ता स्कूल मधन मुलाला घेऊन आलो आता स्वयंपाकाची तयारी वगैरे घरात असतंय की काहीतर काहीतरी काम.
हा हा.
हम्म हम्म, तुमचा स्वयंपाक आवरला.
आता आत्ताच कुकर लावणार मी. आज स्वयंपाक सकाळी केला. आज सकाळी केला नव्हता स्वयंपाक हा. आता भाजी ह्याची करायची आहे काय ते बीन्स मोडा लाग
होय हा हा कशी करताय हो बीन्सची भाजी‌.
बीन्स ची भाजी बीन्स आधी आपण मोडून घेतोय आणि घ्यायचं गवारीला कसं भायचं आपण गवारी. तस बीन्स पण भाजायच हा. आणि भाजून घेतल्यानंतर कांदा, लसूण तेलात भा छान भाजायचं अन त्यात लाल तिखट आणि मीठ. खोबरं घातलं तरी चालतंय नाही घातलं तरी चालतय.
चालतय काय? हा हा.
हा टॉमॅटो घातला तरी चालत, टॉमॅटो घातल्यावर छान ग्रेव येत्या मस्त येत्या.
आणि जरा टेस्ट पण येत असेल टोमॅटो न म्हणजे तुरटपणा वगैरे जात असेल त्याचा. लागत नाही काय त्या हा हा. म्हणजे मी काही जास्त बीन्सची भाजी करत नाहीये. कारण कोण खात नाहीये.
आ.
असं व्हाय लागलंय, बीन्सची भाजी मी काही जास्त करत नाही हो. कारण घरात जास्त कोण खायला बघतत नाही ना भेस. ती भाजी, लागते काय हा हा.
हम्म आणि मुलांनी खावी लहान मुलांनी तर.
बीन्स ची भाजी काय? हम्म हम्म आता आईंना सांगते उद्या बाजारात ना आणायला.
प्रोटीन आणि फायबर बॉडी जास्त असतात त्यामुळं चांगलं असते ते खायला.
हा हा आता कस व्हायला लागलंय शाळेत त हे ना मला जातच ये ना झाले बाजारात मग सासूबाई च जातात आता बाजारात आमच्या.
हम्म खरोखर बिन्स आता तर छान येतोय म्हणजे आता हा सीझन मध्ये बीन्स नायतर खूप असा फ्रेशित आणि अगदी बारीक असं
हा हा नाही नाही सांगते आता उद्याच घेऊन यायला सांगते उद्या
बाकी काय घालायचंच नाही त्याला लसूून चिरून घातला ठेचून घातला की नाही भाजीला टेस्ट खूप छान येते तिखट पण आन जीर घालतय ना ते च्या अर्धा चमचा एक्स्ट्रा घालायचं.
होय काय हा हा.
हम्म जरा ते तिकट लागते तिकट मीठ ओढून घेते भाजी त्यामुळं मगं
हा हा. चालतय चालतंय आणि काय म्हणताय हायत सगळी बरे घरातनी?
हम्म
मग त्यात आपण हिरवी मी ही रव्या मिरची करू शकतोय का बीन्सची भाजी का तिखटच घालाया लागतंय?
ती पण छान होत्या. तेच मग मिरच्या असं लागतात तर मग असं भाजून ठे भाजून घ्यायच्या मिरच्या.
हा.
हा आणि त्याचा ठेचा करतोय ना तस ठेचा करून घालायचं. मिरचीत म्हणजे लसूण जिरं हां
हा हा.
ते पण छान लागता, मस्त लागतं ते पणं. लहान मुलांना हा चांगले.
हा हा हा.
म्हणजे तिखट जी खात नाही ना त्यांना चांगलंय ते.
चांगलंय का हा हा.
हा दही घालून खाल्ल की लय छान लागतात.
लागतय का हां हां आता आणायला सांगते बिन्स अण भाजी करतेस तशी.
हम्म.
हा हा चालेल चालेल मान्सून सेल लागलाय की नाही तुमच्या इथं?
लागला लागलाय.
म गेला क नई
नाही अजून जायला मिळालंच नाही मला.
हा हा. नाही हो ह्या वेळेस काही झालं नाही प मागच्या महिन्यात तेवढं आले होते ते जरा भाची आली होती तिला घेऊन गेलतो तेवढंच की हो परत काय झालंच नाही जायचं.
हा हां हां.
हम्म.
पण नाही गेले अजून मला पण नाही सवड मिळालेली.
हा हां.
कधी होतंय हम्म हम्म. देतो म्हटलात मिस्टर म्हटलत देतो एक साडी. बघुया आता कधी होते य आणायला जा
हा हा म्हणजे विशेष काय आहे काय ॲनवरसरी वगैरे?
माझी ॲनिव्हर्सरी झाली मागच्या आठवड्यात.
हा हा म तेच गिफ्ट राहिलंय काय द्यायचं?
होय आणि माझा बड्डे पण ह्याच महिन्यात असतोय त्यामुळे दोन
हां हां दोन्हीच मिळून मग मग बारीच घ्या साडी एकदम छान
दोन्हीचे मिळून नाहीे दोन्हीला वेगवेगळ्या देतात एक ड्रेस आणि एक साडी असं असतंय.
असं ठरलंय काय हा हा
असं ठरलेलं आहे त्यामुळं ते दोन्ही यायचेत गिफ्ट
हा हा होय हा हा
हम् हम
म मुलं वगैरे आली की नाही शाळेतून?
हां आमच्या चारलाच येतात त्यामुळे काय प्रश्न ना आता परत ट्युशनला पण नेईल हं होय घरी होत नाही अभ्यास म्हणून मग लगेच ट्युशनला पाठ
कामातनं तुमच्याकडं म्हणजे त्यांच्याकडं जरा हेच होतंय कि वो तुम्हाला खाली कारखान्यात वगैरे जायचं म्हटलं की त्यांचा आणि अभ्यास कधी घ्यायचा असं होतं ना.
होय होय म्हणूनच
हम् हम् म ते मुलांच्याकडं उगच दुर्लक्ष होतंय ना हां हां
होय ट्युशनहुन सात साडेसात ला येतात ते मग त्यानंतर अभ्यास करून जेवून झोपतात.
होय हा हा
हम
चालतंय.
चालतंय चालतंय हं
चालेल चालेल हा, हा ठीवू काय म?
करणार बाळ अ फोन करणार हाय काय?
अं नाही नाही जरा वेळान करेन चालेल
अरेच्या!
हा च हा ठेवा ठेव